पाचशे एम बी संपले.
हॅलो
हॅलो
हां बोल की
यालाय का आवाज? मधी, मधी खरक मधे, मधे खरखरलाय कस काय नाइ, नाइ. कधी तरच खरखरतोय.
बोल की
हॅलो
बोल कि येतोय आवाज. हॅलो
भरलीस का क्वेश्चन?
होय भरलो कि.
क्वेश्चन्स भरलीस काय?
बोल बाळ काय चाललंय?
हा न
जेवण तेन झालं का नाय?
तुझ?
चालुय बग.
हु, हु
तुम्हा नव्हतीस काय
नाई. कधी तरच, कधी तरच. येेते.
बाकरी चपाती
येत्या. त्याला आईमध्ये घालच का?
आमच्या तर सगळ्या शिक प्यायला लागलेत.
नाहीय मला अगोदर पासन येतय पाचवीपासन.
कधी तरच करतोय. हु आता दररोज करतेय म हा हा अकड काय जेवालाच पडत
नाही बाहेर बसलो इकडे गरम तईल तिकड पाऊस दिस काय आहे काय
फक्त वातावरण होत खरे पाऊस काय पडतस ह
इकडं पण तेच, मुंबईला तरी पडायला लागलाय पाऊस.
इकडं पडला की नाही जरा, कार तसं
जरा पडून गेला की जरा वेळेस गरमायचं कमी येईल ना?
हं
खा बस हा
अच्छा
हया
अच